चचा बाबा.
हाव चालूच राहूं दया.
काहूंण तू लवकर जोपून राला सकाळी कुठ चालला का.
हो स तर लं जाणार रऊ त्याले. मी आपल गावात जाणार. शेतीच्या यासाठी शेतीच्या
अच्छा तिकड चंद्रपूर कडं अबे काय काय झालत तुल सांगितलं का मी पंकज सर आणि दुरबुडे सर इथं होते ना यवतमाळले. मी ना तेवढ्यातच मॅडम ले लई दिवस झाले फोन नाही रिसीव केले. ब लावले बी नाही त मंग म लावलं. तर बोलाना बोलाना म्हणे त मंग म्हटलं कुठ आहे त म्हणे गाडीत म्हटलं. कुठं? पंकसरच्या गाडीत म्हटल नागपूरला आहे नाही म्हणे पंकसर यवतमाळ ना म्हने. देऊ का म्हणे बोलता का म्हणे म्हटलं नाही बाबा आले उडंत म्हटलं नको द्या पंक घसराय कोण राहिले होते आणि. मग मणे मग मी म्हटलं अरे यार ते भूतपूर्व चिट्टीसिस म्हणते म्हटलं लई बेकार वाट ते म्हलं मले ठीक आहे अरे नाही बोलताना बोले ते. क नाही बोलता ना भूतपूर्व झेट्टी देखो भूतपूर्व झेट्टठीशी नाही बोलता म्हणे
हा हा हा.
हा त मला गुरुजी यात बोलले. त मगं मने. बोले अभ मे बेटी को त जिंद कर दया बोले म म मालूम बोले मेरा बेटाी मार नाही मे बेटी. जिंदा करता बोले बोले सचिन क कशी टीम बोला द बोले मले.
वा वा वा जबरदस्त चला वा देवा.
ह. अ सचिन क देख बोल कैस टीम बना द बोले अब दे मोनाली के सा आया मोोनाली का. काम धन धन कर देता बोले तू कबारा बोल बक मिळले का. म्हटल वारे वा बोला सचिन की टीम कीसने. सचिन क टीम कसने कडी क आणि कसने नाही मेको नाही मालूम क बोला.
हम् अ सहा ना तेता राजू. सरचा हात आहे पुरा.
हा हा.
राह ला म्हणल कपस तला.
काय म्हटलं.
पंकज सरचा काय पर्सेंट आहे त्याच्यामध्ये बघू महिने केड.
नाही तर का. त मग मग मला हसा हस भी येत जाय साला पण मी हासु भी नाही शकत साला का करा
मेहरपनी माल आवनात. म्हणजे आार.
तेच म्हणून मला नाय माहित का म्हनल कोण बनवली कोण नाही त.
अन.
हम.
ह. नाही आता सरनी फीलल्ड वगैरे केली आणि तिथं दोन दिवस हो. वाटते मॅडम मॅडमच्या फिडवर. मॅडमची फीलल्ड होती ना तिकडे श मी. िंग झाल्यावर म्हटल होतं मॅडम सॉरी. तर लावलं मस्त झाला मिटिंग विटिंग वगैरे बघ मिटिंग आहे येत.
हो काय?
हा होच मीटिंग आहे.
ह
पकख फोटेच फोट आले गुपात बव.
हम् पंकसात केच बिलय वाढवून घेतला आहे ना रे.
हा ते छुट्टी वाले.
हम्म.
छुट्टी वाे फोटो केस आडून मले.
हम्म.
वा.
म्हणजे नाही नॉर्मल जेवढे वाढवत होते त्यापेक्षा लय जास्त वाढले असे दिसले मला ते.
नाही नाही नाही नाही एकदम नाही वाढलेले असं.
नाही काय?
नाही नाही एकदम नाही लाग.
ते केसतही ना स्ट्रेट नाही केले मांगव स्ट्रेट केले होते एकदम.
हा त्यांनी स्ट्रेट करत राहतील ते.
हम्म.
उंगरा ल पाला
मला वाटतं बेल्ट नव्हता लावला त्याच्यामुळे ते असे दिसून राहिले होते.
हा बेल्ट वगैरे ते लावत नाही आतुशात.
हम्म म्हटलं झाला असे काऊून दिसून आले पं. तसं.
ते येऊ शकत असत. ही येवश्यकत न होती सरृतीच्या कारण ज्या काय जास्त दूरतोडी पडते त्या.
हम्म. अरे मी म्हणलो ना भे कारण ज अभी फिलहल कंडिशनही नाही बोला कारण ज म काहीी म मिला त. पप्पा कस पैचणी घ्या बोला. हा घर त मालूम पडा तर मे वांदे हो जायगे बोला मला भेटाचेच ज्ञान सध्या करीम बी तरच्या सोबत नाही करणार.
हम्म हा सर्लीच राह.
क्लिअर असल्यावर मग काय भेट. त्याच आणि हे करायचं आणि माहित आपल्याला तेच गोष्टी करणार आहेत. त्या मॅडमच्या लग्नात भेटले तेच गोष्टी खरे. पाच सो रुपये का बेचून. पाच सो रुपये का बेचो देखो ना कैसा होता देख ना म कि मे युनिफॉमे जुनत. तरार म आ ग.
काही घेऊन अवतार नाही त्यां.
जय श्री देवालाच विषय आहे.
आपण झालंय तर नेटवर्क. ले.
ते विक विकालाच सांगते.
मग हे नेटवर्क इथं बनवायच नाही आहे का लंय. टीम गेम घेन आहे बनवायची काण नुसतता विचच राहायचा कामना. आम्ही नवीन डिस्ट्रीब्युटर हळव ना आला नवीन डिस्ट्रीब्युटरच. चालते बा ठीक आहे बा ते गोष्ट आला जुने माणस. जुन्या माणसा आल्या त्या गोष्टी थोडी विका विका विका लावून दिला‌
सगळ्याला सेमच डोस देते ना म्हणून ते टीम तुटते.
म जुन्यारला झाल त्याला सांगा टिम बनवायच.
तेच ना. जाईने कधी बनवली नाही त्याच्या तुक्या तुक्यामध्ये निघून गेलं म्हणून ते सगळ्याला म्हणते. तुम्हाारा भ हो जायगा पस टिके राो तुम्हाारा भ टिके राो हो जायगा.
मी ते पंकज सरच्या विषयावर राहिलो म एकच विचार केला. तुला राजू सर ह राजू सरशी बोललो.
हम्म.
राजीव सर म मला म्हटलं मला तुम्ही सपोर्ट केला. तरी बहत आहे मग. मग काय नाही पाहिजे म्हण पंकज सरांनीण नाही पंकज. सर पंकज सरले डायरेक्ट म्हणून दिलं आयटीसी गीटीसी होणार म्हणलं सर म्हणलं. मला आयटी सीटीच नाही पाहिजे मला मले. ह म खूप चालले आरटीपी मध्येच म्हणून दिलं विना.
हा हा.
म मर प आय टी सी वाय टी सी होणार म्हनल मे पाास अगर आरे हगे. टर बन कवर रे बा. नाही नाही तर येऊच नका माझ्याकड हय. मी मी रागाास कसंही काही बी करीन कसंही करीन त्याचा विचार मी करीन लगला.
हा हा तू बोलला होता कसा.
हो पंकज सल्ले म्हणलं मी ना मजाक मजाक मध्ये. र आम्ही एकाच रूम मध्ये होतो ना. मीकू म्हणलं मय उ बोल. म ना बोले तू टशन मतले म्ह बोला मर को आय टी सिच हो ना म्हणला. ह ह ह. मेर को आय टी सी हो ना म िस्ट्रीब्यूटर व सपोर्ट हो ना म्हण ना. तर तर तरच चाांतिकला सध्याला नकोच मले रा. ते सरात असले तर बोत आहे.
हम् हम.
सध्या सध्याला त्या गोष्टीकडे जाच नाही पंकज सर पर्यंत पोहोचायचंच नाही आहे जाऊ आपण पंकज. सरकडे पण तेवढा वेळपर्यंत टाम आहे आपल्याला.
ह पंकज सर पंकज सर पंकज सर आहे बाबू जाऊ.
पंकज सर पंकज सर आहे राजूव सर तर कस आहे ना एकदम नेचर. त्याला तुला माहित आहे राजू सर त्या नचर काय आहे कस आहे.
तो माणूस बडी आहे.
राजू सर कस आहे ना कोणी असला ना कोणी असला ना एकदम म्हणजे त्याल नाही का. त्यांच जो नेचर आहे ना एकदम जवळच करून येते.
हो.
कोणी कोणी असला तरी.
बरोबर.
हा म्हणजे त्यांच्यासोबत ते फील नाही होत कि बा म्हणजे. सर एकदम आपले सिनियर आहे बा म्हणून नाही का.
हो हो हो.
ह ते फील नाही होत की एकदम आपले स सिनियर आहे ते आपल्याला माहिती आहे. पण ते फिलिंग वगैरे नाही बिलकुल सेम टू सेमवाली फिलिंग जेव्हा येते ना. तेव्हा माणूस नगर नक्. खालच्याशी कनेक्ट करू शकते ते एकदम हो आयटी ची म व आय पी बन. क आऊंगा व वैस काम करूगा ते काम नाही जमत ना.
बरोबर आहे.
हम.
राजू सरची ग्राउंड बुत पक्क आहे ना आता बी कनेक्टेड आहे त्याच्यामुळे त्यांचं वांधा आहे.
ना टीम मी कोणाची आहे राजू सरतीच आहे.
राजू सरते स आहे.
हम्म.
अर तेव्हा मी तुला हे म्हणून राहिलो होतो क ज चंद्रपूरले उडान झालं. मग सांग ना. ूरचा प्रोग्राम मी तर चंद्रपूरवालेस पॅक करून राहिले नागपूर मध्ये कुठे टीम आहे.
मग नाही ते का बहुत सारे बहुत बहुत सारे फक्त आता. चालणाऱ्यामधून आहे जर कोणी तर तुषार टेंबेकर सर. हा आणि च चंद्रपूर आणि टीम.
तिकडे जास्त जास्त पंचाल. बाकी सुनील सुनील उट बी थंडा झाला सुनील ऊटची स्टीम होती नागपूरमध्ये. चुनी लूट बी हम्म थंडा पडला आता. त्यान उठवली होती पण त्या. त्याची बायको गेल्यामुळे झाला अजून बयकला ते काम‌.
हम्म ते मागं काहीतरी तिचा एक मॅटर वेटर झालाय शायद.
कोणाच्या.
सुनील उठच्या.
हो का काय अजून लफड केलं काय.
काय केलं त्याच्या त्यालाच माहित बा पण. काहीतरी झालाय शाळेत त्याच्यामुळे नाही का.
हम् हम्.
म्हणून त्याचा सध्याला थंडा कारोबार आहे. राहायला कारोबार म्हटलं तर हाय चालू म्हणलं तर. तुषार सरच टीम इकडं चंद्रपूरल बी आहे.
हो हो.
आणि आदर् तर आहेच ते कुठं कुठं आहे तर ते त्यांच त्यांलं माहित.
हो.
बो जीव पाड मेहनत कर तू चल कर खरच दिवस रात्र. काम आहे त्यांचं वालं झूम मिटिंग चालते त्यांच्यावाल्या.
हम् हम्.
कधी कभार आपल्यालाही चान्स भेटून जाते.
हा हा.
जा. तुषार सरची मीटिंग भेटली बहुत मोठी गोष्ट झाली.
हो.
भाई त्यांच्या झूम वर जो कनेक्शन आहे ना दादा.
हम्म.
अ म्हणजे एमायोद्धा. आणि त्यांचा जो प्रत्येक मंथलीचा.
मोटिवेट करते बटस अस ते त्यांच्या कड लय शब्द साठा नाही आहेत. ते एका सिस्टीम चालतय.
त्यांच सिस्टमच आहे दादा बाकी काहीच.
पण कमी कमी शब्दामध्येच ते विषय मोकळा करून टाकत.
अ आताच मागच्या महिन्याच्या एमआय युद्धाच मीटिंग झालं ना त्यांचं.
हम.
एमा युद्धच प्रमोशन होता आणि बिलकुल. काय कशा कशा प्रकारचे लोक यार फिरसे नवीन. उठून गेला त्यांच्या वालात.
हो.
मै राात के दो-तीन बजे तक बैठ के पी पिटी बना म.
हम्.
आणि सकाळ मिटींग घेतली सरना.
अच्छा.
काय लेवलवर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज मी दहा लाख रुपये प्लस इनकम घेत आहे.
तरीही याच लेवलवरर ते ग्राउंड सारखं काम.
बरोबर.
दिसते दिसते नाही.
हम्म.
लोक बी पाहते ना दिसते त्याना.
उभी उभी हे करत आहे ना.
हा भाऊ भी दोनो एनटी सी आहे.
हम्म.
तेच रोहित टेंबेकर आणि ते काहीत ना.
स्नेहल स्नेहल हा.
भावा भावालाही सेट करून ठेवलाय बायकले बी करून आयडी वरून सेट. करून ठेवलं आहे.
अच्छा.
हा बायकूची ह आयडिया आहे त्यांच्या.
हम् बायको सुनीलोटच्या टीम मध होती माहित आहे.
हो हो ते होती अस सर. हो तेच हो का.
हम्म झांगड बुद्ध जमला मग यायच तेव्हापासून.
जमला आता लग्न पोरगीस.
त
हम् हम. सिस्ट पण काही म्हणात सिस्टम न चालतात त्यांच्याला.
हम्म हो सिस्टेम आहे एवढा मोठा एक्सप. एक्सपिरियन्स आहे ना फ्रेशर आणि एक्सपिरियन्स मध्ये हेच फरक आहे.
क जो काही विषय आहे ना पण त्यासारखं.